हॅलो! हा येते, तुम्हाला येते का?
हा येतंय, बोलते मी.
अं! काय झालं पण.
ढोकळा छान झाले खाईल.
हा, झाला का?
छान झालंय, मस्त झालंय, पहिल्यांदा पहिल्यांदा छान झालंय.
हा हा
आणि ते -
आई नाही आता तर मग पप्पा तर काय येणारच नाही तर संध्याकाळी लेट होणार, मग आमच्या पुुरतं काहीतरी स्वयपाक करायचा.
हा हा.
त्यात आज सगळा गोंधळच झालाय. सकाळी पटपट आवरलं, तोपर्यंत चावीला पाणी आलं. मग पाणी भरलं. की आमच्याकडं कसं आठ दिवसातून एकदा पाणी येतंय.
मग कसं भरून ठेवायला लाग
हो त्यामुळं पा हो, दोन अडीच तास जाते पाण्यातच. दोन तासाला पाणी असतंय. मग आले की जाऊपर्यंत काय बसायलाच होत नाय. सगळं प्यायचं वगैरे घासून वगैरे म्हणलं की, लय वेळ जातो मग.
हा घासून करूनच भरायला पाहिजे की.
हा आणि आता पावसामुळं जरा पाणी दो मागच्या वेळेस चांगला आलंच नव्हतं. दोन तीन वेळा एकदम गढूळ पाणी आलेलं मग आज स्वच्छ आलतं पाणी. आता चार पाच दिवस झालं, पाऊस नाही ना. त्यामुळे मग आज जरा सगळंच घासत बसले की लईच वेळ झाला मग.
तुरटी घरात ठेवायची.
हा, तुरटी बगा फिरवलेली, तर आम्ही काय याक्वा चं पाणी पितोय त्यामुळं काय वाटत नाय फ तुला स्वयंपाकालाच लागतंय ना.
हं..
हं.. मग अजून का म्हणताय?
काय, आता संध्याकाळीच स्वयंपाक. पडतयच.
हा.
यातला काय पाहिजे, झाय मुळं खीसत बसले.
हा. हा हा. बाजार वगैरे कधी भरतो तुमच्याकडे?
आमचा बाजार ना.
हा.
म्हणजे इथं पुढं ना, असं बाजार आम्ही भरत नाही. बाजारचे, अं, म्हणजे बाजार. गांधीनगर म्हणून आहे, तिथून बाजारातून बायका सगळं आणून तर. चौकात बसतात. मापून जाऊन घेऊन यायचं. मग आमचं काय, बाज रोजच असल्यासारखं असतं नुसतं, आपल्याला कधी पाहिजे ना. त्यावेळेला जायचं आणि घेऊन यायचं.
हा.
हं, म्हणजे ताजं-ताजं माळ असतंय ते, ताजं माळव आणून देतात.
हा.
हा, मग ताजी ते असल्यामुळे ना, मग असं बाहेर जायचं प्रश्न दडपण आम्ही आमचं घर घिरण घिरण आहे स्वतःच, म्हणजे असं चक्की घिरण असतं, डब्बी. हा.
मग काय बरं, आमच्या इथे पण इथं जवळ, पाच जवळ डेक्कन आहे, तिथं रोज बाजार असतो.
हम्म, हम्म.
आणि आमचं मित्र सोमवारी, सोमवारी सकाळी पानास टेकडे असते. मंगळवारी असते. तर शुक्रवारी मोठा बाजार असतोय.
हम्, हम्.
आणि मी तर शनिवारी पाचच्या इथे पण रोज असते, पण आता. कसं म्हणजे, असं ज्यांना-ज्यांना सुट्टी असते, ज्यांना इंडस्ट्रीला काम आलं, त्यांना सोमवार सुट्टी. ते असतं ना.
हम्, हम.
मग ते सोमवारचा बाजार जातात. मग ज्यांना श, आमच्या इकडे कस कारखाने आहेत ना, त्यामुळे शुक्रवारी जास्त करून सुट्टी असते. तर मग शुक्रवारचं सगळं असतंय, मग बाजार पण शुक्रवारच असतोय ना?
हा, हा. इथं कसं मिस्टर हं, मिस्टर बाहेर जातात का नाही मग येताना ते घेऊन येतात. हे घेऊन या, ते घेऊन, असं म्हटलं ना मग ते घेऊन
हम. आणिम का इथ जवळपास हा, जवळ असतं की जरा बरं पडतं, गोणला वगैरे. आमच्या इथं आम्हाला पण जवळ आहे.
हम्म.
आमचं गाव आहे ना असे खूप लांब आहे. म्हणजे आमच्या घरापासून साधं चॉकलेट जरी पाहिजे असलं तुम्हांला तरी तीन किलोमीटर एवढं चालत जायला पाहिजे.
हां, हां एवढं लांब पडतंय.
एवढं लांब आहे. व्हय एवढं लांब आहे.
हम, हम.
आमच्याथ इथ जवळ असं काही नाही म्हणजे लाईट पण नाही आहे लाईट पण दिवसांतन फक्त तीन तासच असते.
हम्म, हम्म.
म्हजे खेडेगाव हायना पूर्णपणे.
मग सगळं लय अवघड होऊन बसतेय, कि मग खरं हे की नाही, चार्जिंग लावायचं करायचं. कोणतं पै पावणे आलं केलं की येऊ..
पाव्हणं जर आलं तर त्यांना काय असं. स्पेशल असं जेवण काही नाही, त्यांनी जर अगोदर फोन करून सांगितली तर सकाळी आणून ठेवलं तर तर, नाही तर नाही मग अचानक पाहुणे आले तर, हाय हे घरातलं जेवा म्हणायला लागतंय.
मग आता काय करतेस मग आता ते लांबचा प्रवास असला की तसच होतये.
जरी गोडाचं जरी करायचं म्हणलं तरी आणणार आणि ठेवणार कुठं? जरी फ्रीजला ठेवायचं म्हटलं तर फ्रीजला पण लाई दिसणार तसंच खराब होणार नाहीतर मग ते. असा प्रॉब्लेम येतोय. कामाव की नाही कोण पाहूणं जरी आलं तरी काय नाय. आहे ही भाजी भाकरी खावा आणि जावा म्हणायची वेळ येतीया. हॅलो, हॅलो. हॅलो, हॅलो,